हा. बोल न, कशी आहेस?
मस्त. काय करतेस?
काय नाय निवांत अग, मला तर असं रेसिपी करायची होती, मं त्यासाठी अं.. म्हटलं, मी तुला आताच कॉलच करणार होते. पन तुझाच आला. मं मला एक अं रेसिप ते हवे होते ग पन.
कोनती ग? तुला रेंजचा प्रॉब्लेम आहे काय गं तू तुझ्या फोनला
थांब
जरा रेंज मध्ये ये की
इडली सांबर जर का
इडली स इडली सांबरची मी रेसि रेसिपी सांगते पण तू रेंज मध्ये ये म्हटलं
आहे बोल
हा तुझा मध्येच आवाज ब्रेक होता ग विशेष इडली सांबर बनवतेस काय आपलं असंच काही घरी कोण पाहुणे आलेत काय काय आपलं असंच बनवतेस? हॅलो, हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो